हॅलो हॅलो.
आवाज येतोय कावो
आवा हां येऊ रायला येऊ रायला बोला
हम्म काय चालूय स्वयंपाकाला बी लागलाय काय?
हम्म स्वयपाक कराचाय.
पावणे एल व्हते आं
कुठले?
थेटराचे खेटाळ्याचे ना जवळचेच होतें.
हम्म.
आताच गेले मा आता स्वयंपाकाला नई हिचा कडे येल होते ना. पुरीकड.
हा हा.
पुरी कड पुरी कडे आलते आताचीत क्यात गेले ते म आता स्वयपाक करायचा आहे. झाडझूड करायची आहे.
हम्म हम्म हम्म.
का हूसळ करायची भाजी
हो का.
हम्म काळी ऊसळ करायचीय.
हम्म हम्म.
तुम्ही काय कर रायला
हो घास निंदेत होतो घास कापला देऊन चालली आता बाकी काही गाईींच आता चारा पाणी झाडजूड शेळाईंची
हम्म हम्म. हम्म तिकडूनच्याच घरी हाय का अजून का आई?
हम्म तिकडचं हाय ना जुन्या घरी. हम् म शेड इकडलं हा
हम् हम् ल लांबपटात असलाने जायच येत म्हणलं
हा आम
तिकडं जायचं परत तिकडून
गरज सकाळ संधायकाळ तिकड पहिले सका पहिले तिकडं
हा
हम्म मत ना आलेव पले
तिकडं हा हा हम्म हम्म
अरे आता श ह कमी झालंय शेळ
ह् का बरं कमी करून टाकल्या का
हा या पहिल्या काही कमी केल्या आता पर ते आणायचे आहे राजस्थानीच आणायचं आहे पहिले होत त्या काही थोडस काही आजारी हे राहत ना
हम् हम् हम् ह
अजून त्या देऊन टाकलं म जायच आमला त महिन झालाल बोकडे ते देऊन टाकलं मग आता परत जायचंय आमला तिकडं ू म पंचवीस हजार तीस हजार सोजस आहे नास पनी सोजेस
हा हा हां मग यक्षरीचे पंचवीस तीस हजार
हा
हम् तुम्हाला घे शूटिंग काय
नाही म्हणजेथ बा ह होती
ह हा हा हा
हम हे म्हण आप म्हणत होते वहिणी तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या म्हणे मग बकरी परत म्हटलं एवढी सांभाळायची ते मग थोड्या दिवसांनी होणारच हे
हां
मक तय येवणारच शाळा
हा हा बताव तुम मगतावा तुम्ही इकडं काची ठेवीित तिकडे घेतलं
निम काकडेसरा यत
आं
इकडेच राहिली म
मग याच्यात घेऊन जाचाल का तुमची करावून द्याल
ते तिकडेच
हा ना हम्म ही म्हटलं एक बकरी आपण ना ती बकरी आहे ना
हम्
ती विकून टाकू याला म्हटलं ती विकून टाका तिच्यावर आम्हाला बोकड्या आणून द्या त्या दिवशी यान सांगितली त्या खटकाला दहा हजार रुपयाला
हम्म,
मग तो म्हणे, एवढं दहा हजाराला! चार ला देता असेल, तर पण तो सात आठ पर्यंत घेईल वाट असं येईलच तो परत आता मग आता कस आखाडाचा महिना आहे ना मग शराळेला भावे यांना म्हणलं जाऊ द्या त ते विकून टाका, ना आम्हाला तिच्या बोकड्या घेऊन द्या, एक, पाच सहा हजाराचा बोकड्या घेऊन द्या म्हट वर, चे पैसे राहिले ते, दोघीला देऊन टाका
हम्,
मग म्हटलं पाहूना आता जर तो परत आला ना, मग पाह म्हणून, आठपर्यंत गेली, तर मग देऊन टाकायची.
कपडे खराब ना करु,
आणि त्या, दोन त्या दोन नाही म्हणत ती द्यायला!
कोणत्या?
ती काळी, लाली
हा, हा,
दोन्ही दुधाला चांगले आहे ना, त्याच्यामुळे म्हणते नको राह दे म्हण.
हम्म,
हम्म,
बरं मग काय,
कोण आहे, एवढी पोर आहे का? अ, हाना. हम हम, बाकी काय नाही म आता, काय स्वयंपाक पाणी करायचं आहे.
ते टाेक, झाल, यांच बहीणी त्यांचं,
हा पेपर टाका झाला, आता ते याच्या इथ जाईल. हॅलो, हॅलो आवाज नाहीयेत आहे का?
येतोय ना, तुम्हाला नाही येतय का?
हा एऊ राहले, बोलला.
झालं पेपर टाकायच?
हा झाले,
झाले का,
हम्म, आता रोपाला फक्त लावायचे.
रुप कधी देणार आहे
रोप आता काय माहिती कधी येते, गुरुवारी भेटत क शुक्रवारी भेटत. आ तू, ह
घासलंय घासले, हो त्याच्या का,
का आता आम्हाला काहीच, सांगते याचं नि आवं.
चक्कर मारून पाहायच असलं, का एक चक्कर मारून पाहा आणि याच वांग्याच आणि, मिरची हाय, का पहा ना.
मिरच्या सेपर्य, आणायचंय मला. चक्कर मारयला आव त्या सविता मामी कड जायच मला त्यांचं बाप वारेल तिकडें जाणं होईना आव.
हम् हम
जायचंय एका दिवशी नर्सरी मध
हा मग तेच याच वांग्या एक दोन लेणी लागते दोन तीन झाड असली तरी बर करून जातात
आमचं ए झाड होतं गेल्या, वर्षी राहिल तरी,
हम तेच तर,
हम्म ते एक दोन, आणि हे मिरच्याचं. एकदोदनाोद, हम्म. तेवढं अस्तरी होऊन जाता ना.
हा घरापुरतं सगळं असलं म्हणजे भाजीपाला बार राहत.
भाजीपाल्याला मार्केट आहे ना जास्त भरपूर.
काय दिसत काय दिसत काय दिसत तुला.
ह पेपर घच अँगल मध्ये तेे का हातानी टाकले का.
हा अँंगल मधल्या हाताने टाकले ते नाही ना मग अँंगल म टाकवणे जमत.
हम्म हम्म हम्. तेच तर म्हटलं त्यालाच टाइम लागला असेल ना.
हा त्यालाच मग ते अँंगल म फाडून मग परत गाठण देऊन मग. मती वाढायची एक त वार लू होता ना.
मग तिथे काय लावाच टम्यतो असं दुसरं काही लाव नाही का
एकच पिक असलं का त बर रा आता दुसरं काही भाजी पाला अस चोरीला जात. यनी ने त्यानं ने. भाजीपाला असल का कोणी येतं खुडयला.
हम् हम्.
मग माणसं दुसरा लावज देतील फक्त तंबाटे तंबाटेच. तरी आता कारल्याच्या बिया दिल्या लावून थोडेश भिंडीच्या बिया, दिला लावून येईना नकळत उतरले करतील गागाट. आता ते बागाची शूट बांधायला गेले होती मी.
हा हो्
तुम् काय करु राहील्या.
काय म्हणतेय.
काय करताय तुम्ही.
आव इक डाली आहे चड दहा डाली.
ह का
हम्म ह
ह
बकरे गागुराये
ह मग इकड दि माने घेतला त मला
हम् हम जास्त आपला
हा घस्त आपलं
घास चांगलाय का हो तुमचा
चगले खप मी चांगलंय.
आता एकटयच का बकरे का तुम्ही.
हा. आले. ांत काच झाला असाल.
ह का.
ह ह.
किती माणस होते थड थोड चौघस
हम्म
मुकाम कुडचयला
ठीकच होू करत आहे ठीक आहे
हो
जेवण खे
करते हाकल ना
हा का चौघडला कंटा अस चालायला
नाही काही नाही उलट पाई पाई आलाय तर वाता हम्म.
ते आपण चढलो होतो त कुणाच चढात आहे का हो मग चौघांला जोडी कोणी ना सगड
नाही का चौघ असलं तरी भरपूर होऊन जाते एकाला एक डोरी नाही मग
झालं झाले असं फोन करा साधा कोण लगेच करा
त्याच्यावर